आवाज येतोय मॅडम
हो आता येतोय
हा आज आपण कुटुंब मरीयाजान त्याच्याबद्दल बोलूया
हो होअ
कुटुंब नियोजन म्हणजे आता अ आता सध्याची जी आरोग्याची परिस्थिती आहे त्याच्यानुसार किती मुलं असावित किती वर्षाचा अंतर असावा हे पण एक नियोजनच झालं ना त्याच्यामध्ये
बरोबर बरोबर म्हणे
नियंत्रित राहते आणि आई आणि बाळाचे आरोग्य पण चांगले राहते कुटुंबाची आर्थिक परिस्थिती पण म्हणजे व्यवस्थित असते
हो ते आहेत एक बरोबर एक किंवा दोन असेल तर तसं आपण त्यांना व्यवस्थित शिकण क्षण देऊ शकतो चांगलं आयुष्य देऊ शकतो
आणि त्या प्रत्येक मुलाचे चांगलं संगोपण होऊ शकतं त्यांच्या शिक्षणाचे व्यवस्था पण आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो जर आपलं कुटुंब नियोजन असेल तर
खरं आहे खरं आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने म्हणजे हा विचार आधी केलाच पाहिजे की लग्न झाल्यानंतरात किती किती मुलं असली पाहिजेत आपली परिस्थिती आपलं वय प्रत्येक गोष्टीचा विचार करून हा विचार सगळ्यात आधी केला पाहिजे या एक मुलं लग्नानंतर एक किवां दोन वर्षाने एका मुलाला जन्म द्यायचा त्याचं व्यवस्थित संगोपन करायचं आणि साधारण जर गरज असेल तर हे वाटलं आपल्याला दुसरं मुल पण हवं आहे तर मग साधारण तीन ते चार वर्षाच्या अंतराने दुसऱ्या मुलाची तयारी करावी
हो जेणेकरून अ दोघांच चांगल्या प्रकारे संगोपन होतं अ जिस तनपाणाची पद्धत असते ती पहिल्याची पूर्ण कम्प्लीट होऊन आपण दुसऱ्यासाठी अ सक्षम पद्ध सक्षम तर नाही म्हणता येणार पण आपण त्याला अ स्तनपान करण्यासाठी कितपत योग्य आहोत
हो बरो कारण डिलिव्हरी नंतर त्या त्या स्त्रीला पण अ वेळ हवा असतो शरीर पूर्णपणे रिकव्हर होण्यासाठी आता साधारण त्याला दोन तीन वर्ष तरी ती लागतातच कि ती पूर्णपणे ती रिकव्हर होते आणि मग दुसऱ्यासाठी तयार होते. हॅलो हॅलो
हॅलो हा येतोय मॅडम आवाज ह जर
हॅलो